हॅलो हॅलो
ह
हॅलो हां बोला तुम्हाला मी रेसिपीची माहिती सांगू काय
सांगा
काय सांगू
बरं ऐका मी तुम्हाला एक मेनू सांगा मी त्याची रेसिपी सांगते तुम्हाला हा
‌ दम बिर्याणीची रेसिपी सांगा. ओके वेट
ह सांगा कि
ह् हम् ह
अ दम ची चिकन दम बिर्याणीची मिक्सरी सांगतो चार ते पाच जणांसाठी अ चिकन मॉईश्चरायझर करायचाय मॅरिनेशन करायचं. बर पुढे बोला. एक किलो चिकन, एक कप दही दोन टेबल स्पून आले लसूण पेस्ट
एक टेबल स्पून हळद, दोन टेबल स्पून दोन लाल तिखट, एक टेबल स्पून गरम मसाला एक टेबलस्पून ठेवा तुम्ही. सांगा, सांगा.
चिकन मॅरिनेट करायचाय मोठ्या भांड्यात चिकन घ्यायचं त्यात दही, आलं, लसूण पेस्ट, दही
हळद, लाल तिखट, गरम मसाला धने, जिरे पुड, मीठ बूरस आणि तेल घालायचं सरळ नीट मिसळायचं. किमान एक तास शक्य असल्यास चार, पाच तास फ्रीज मध्ये मॅरिनेट क रा. कढईत तेल गरम करायचं कांदा सोने तपकेरी होईपर्यंत तळायचा. अ टिश्यू पेपर वर काढून घ्यायचा भात सत्तर टक्के शिजवायचा तांदूळ धूऊन तीस मिन टे भिजवायचं मोठ्या पातेल्यात पाणी उकळायचं त्यात तमालपत्र, लवंगा, वेलची, दालचिनी मीठ घालायच आणि तांदूळ स-सत्तर टक्के शिजवून घ्यायचा आणि पाणी बाजूनी बाजूला काडून भात बाजूला ठेवायचा आणि पहिला थर मॅरिनेट केलेले चिकन अर्धा भात
कोथिंबीर
पुदिना थोडे तूप घालून उरलेला भात घालायचं. आणि त्यानंतर भांड्याचं झाकण घट्ट बंद करायचा आणि दहा मिनिटेमध्ये म्हजे शिजवायचं. हलक्या हाताने घालून वरपर्यंत बिर्याणी मिसळायची हाय का. उकडलेल्या अंड्यासोबत सर्व करायचं.
बासमती तांदूळ जुना वापरला जाणार ना म राहता.
ठेवा आता. अ अजून दहा मिनटं आहेत.
होच करायच मनजे.